हॅलो
हा बोलकी.
रेंज आहे का?
कसं काय कॉल केलास?
अगं न्यू मोबाईल घ्यायचा म्हणत हुतो म जरा मग जरा माहिती सांग कि त्याविषयी. ह जरा कोणते कोणते नवीन नवीन आलेत ना मोबाईल.
हा हा मोबाईल तुझा खराब झालाय?
होय ग सेकंड हँड घेतलेलं ग तात्पुरत कॉलेजला होतो म्हणून.
मग आता मग ते न्यू घ्यायचं. जरा माहिती सांग कि आता न्यू कुठलं कुठलं आला त क्वालिटी
अ विवोचा आहे नवीन. हम्म?
मग तेच सांग सांग, माहिती सांग नवीन नवीन कुठ कुठल्या आले ते सांगा आणि अंदाजे कि अ विवोचा घेतलाय ग मम्मी न. दुसरं कुठलं नवीन आल्यात ना आता ते?
नवीन आता मग मोटोचा पण चांगला आहे. मोटो हा मोटो मध्ये पण चांगलं व्हर्जन आलंय परत. किती बजेट कितीपर्यंत आहे?
बजेट म्हणते पंधराच्या आस पास
हम् हम्म हम्म भेटतोय की त्यामध्ये चार चांगले आहेत बघ, चांगले मॉडेल आहेत. मग त्याच काय खराब झालंय, बॅटरी खराब झाल्या होय?
खराब म्हणजे एवढा पण नाही, आहे तात्पुरता. एक वर्ष कस तरी निघेल खरं म्हणतोय कशाला उगच काही तर डॉक्युमेंट्स नाही नाही जात आहेत ना सगळं कॉलेज
हा हा, बॅटरी लवकर संपत्या काय मग?
होय बॅटरीचाच मेन प्रॉब्लेम आहे. मग आता चेंज करायची म्हंटलं, तर आता नवीन घ्यायचंय मग तेला आणि पैसे कसे.
हा हा, सॅमसंगचा पण चांगला आहे बघ आता.
ते मुलांना विचारलं तर मुलांना माहिती आहे ना. ती म्हणते त मोटोचा किंवा विवो चा त्या दोनपैकी कुठला तरी एक.
कस? स्टोरेज चांगलं भेटते ना आपल्याला.
हो
अ विवोमध्ये आणि मोटो मध्ये स्टोरेज चांगलं भेटते.
जरा चांगलाच घ्या, दोन रुपये जास्त जाऊन द्या.
हम्म.
त्या मोबाईल विवोचा किंवा मोटोचा घ्यायचा. खरं एक एक जण म्हणतय मोटोच फक्त डिस प दिसण्यापुरत चांगला आहे तर तो लगेच खराब होतोय.
नाही नाही खराब होत नाही चांगला आहे, त्याची सर्विस पण चांगली आहे. कॅमेरा क्वालिटी पण भारी आहे तिची आणि स्टोरेज पण चांगला आहे.
फक्त म्हणतात फोटो काढण्यापुरत छान आहे. बाकी मग लगेच फोटो त्यान... काढल्यानंतर गॅलरी...... फुलून.
तसं काय नाही मग.
लगेच ह्यांचं मन घेतात मग, हा बोल.
तसं काय नाही ग.
तस काय नाही.. त्याच अ... आपण ईमेल ला सेव करून ठेवायची इमेलला बॅकेप-बॅकअप ला अ आणि यो पेनड्राईव्ह मध्ये घ्यायचं. एवढा काय इश्यू होत नाही.
याच म्हण फक्त, खरं ते पेराळ बसण झालंय ना ह्याना. त्यामुळ ते... होईना झालय आता मोबाईल मध्ये पि. डी. एफ. ते मग पीडीएफला राहत असतील की.
हम्म.
गॅलरीत पण हलणार मग पिडीएफ पण आहे
हं. नाही अ... काय कर मेल
मेलला टॅच कर आणि बॅकअप लाव त्याला मेलमध्ये सेव करून.
हम्म ठीके. ते आता कुणाच तरी सांगायला पाहिजे त्यातल काहीच कळतं नाय उगाच त्याच कस ई मेल ओपन केलं की, सगळे फोटो दुसऱ्याला दिसतात ना आपल्या ई-मेलला मग दोन्ही ई मेल आहेत, मग तो एक वापरत नाही मग केला हे बघ मंग अंजु सगळीकडे वापरते तों.. त्याला नाही करत मग..
हम्म चालतंय की हम्म.
मग आता ते कोणाकडन तर करून घेत मग, कोणाल तरी विचारत मला कॉल करते मग.
हम्म हम्म चालते चालते मग काय आणि. माझा रिअलमी
हो.
याच पण हाय स्टोरेज. हम्म त्यातलं त्यात आहे, जरा तर जी सर्विस. आतमध्ये जरा अपडेटेशन काय नाही.
ह.. तू घेतलायस का घरच्यांने घेतलं..
मी म्हणजे दोघ मी आणि बहिणीनी घेतलाय ग, दोघींनी मिळून.
अ ह तुझी बहीण बारकी आहे का मोठी आहे?
लाई लोन वर
लोन वरती लोन वरती कसं. पेमेंट आधीच कुठं कामाला जात नाही मग, मम्मी म्हटली कशानं फेडणार? ते पैसे, त्यापेक्षा एक मार्गी मग.
आवाज कट व्हाय लागलाय.
होय मार्क मी
हा हा तवा तुझं जॉबचं होतं ग त्यामुळे आता मी कुठं जातच नाही त्यामुळं. मी करायच म्हणत होतो ॲडजस्ट काहीतरी. खरं ते माझे नाव पण होत नाही ना, दोन हजार सात लागते ना माझ त्यामुळे ते म्हंटल. नाही, तुझ वय कमी बसय.
होय त्याला वय पूर्ण लागते एक वीस वर्ष बहुते लागलं.
हो ते म्हटलं मग दुसरं कोणा तर मग -म दुसरं कोणाच्या तरी करा मग म मम्मी ओरडल मग म्हणुन मग राहून देस म्हटलं. नेक्स्ट टाइम आता बघुया म्हंटलं, कॅश साठवायची आणि मी एकदमच घ्यायचं. म्हंटलं हप्त्यावरती घ्यायचं.
हो चांगलं घ्यायला पाहिजे घेतलं तर चांगलं घ्यायला पाहिजे आणि.
होय मग थोडा वेळ जाऊन दे मग दिवाळीला मग ऑफर्स लागतेच मग त्यात बघायचं मग.
हम्म म. मी पण ऑफर मध्येच घेतलेला अ पंधरा ऑगस्टला.
म माझा पण हे ना ऑफर मध्येच घेतलेला मम्मीची चॉईस. त्यामुळे मग असू दे म्हंटलोआता कॉलेजला कस फक्त कॉल येण्या जाण्यासाठीच फक्ते न्यायला. मग तो वर असून दे म्हटल मग आता चेंज करायच म्हणते मग बघा कधी करते ते. चेंज.
मला पण तेव्हाच घेतलेलं कॉलेजमध्येच ना त्यावेळेस कोरोना नंतर सगळं ऑनलाईन होतं ना त्यामुळ.
मला आता होय माझं कस अकरावीच्या एंडला घेतलंय. त्या कस माहीते मी कोणाला देत नसते त्यांनी सगळ्यांच्याकड मो ईल नस म घरीया म्हंटलं आमच्या कडे नदी मध्ये त्यामुळ. याय जायला भीती वाटते त्यामुळे कुणाला ते बोलवायला लागते घ्यायला. सोबत कोण असलं तर मग एकटीला चालत मग दोघी तिघी असल्या मग चालत येता येत. अस एकटी कोण असलं की नाही मग घरच्यांनाच बोलाय लागतं. आणि आजकालचे कोण थांबवत पण नाहीत. आपल्या गाड्या मुलींच्या साठी. होय. गाव कसं आमचा राहते ग आणि स्टॉप कसा बाहेर राहते. आणि गावात बस येतेय ती रंकाल्या मार्गी येत्या गं. मग मी इकडं कोथोवडीला कॉलेज ला होतो त्यामुळ. नदीच्या तिकडच जावं लागत मला मग. मग कसं ते आजकालची मुलं तेनं. कोतुल म्हटलं ज असच जास्ती थांब जास्त काही नाही.
हां हां.
तिची कार्टी मग भीती वाटते हो त्यामुळच म्हंटल.
हम्म आणि त्या साइड ला कोण अस जास्त तर रडारी नसत्या ना त्यामुळं.
हो त्या वा आणि मेन दुपारच कॉलेज सुटायचं. एक दीड ला स्टॉप लायचं मग तिथून घरी यायला मग त्या टायमिंगला कोणच नाही चार साडेतीन चारच्या पुढंच मग. त्या रस्त्याला कोणतरी माणसं असायची. आणि प्रॅक्टिकलच्या वेळे तर लय त्रास होत होता कसं प्रत्येकीच वेगवेगळ नंबर व त्यामुळ
मग आता म्हणते कोल्हापूरलाच घ्यायचं मग. ॲडमिशन? बरं पडल मग तिथंच राहायचं मग ते येण जाणं करण्यापेक्षा.
होय चालतंय की, कोण तर सोबत असल तर चालतंय की मला. अम घे कि ती तुला बीकॉम मध्ये कॉमर्स झालंय ना?
होय.
काय म्हणलीस?
मग एक तर हाय ते फॅशन डिझाइनिंगला एक आहे ती. सायन्सला आहे कमप्यूटर सायन्सला आता.
हं हं.
मग. मग एकटीला मग आता कसं कधी मी राहिलेलं नाही त्या म आता बघुया काय होते. घरच्यांना विचारायचं नाही, मग येऊन जाऊनच करायचं मग.
हम्म हम्म चाल
जेवलीस का?
काही एवढं नाही कोल्हापूरमध्ये काय वाटत नाही, एवढं जवळं आहे कोल्हापूरमध्ये. बाहेर कोण सोडत नई.
हम्म. हम्म बर बरं चालते, मी आवरत आहे तुला नंतरन कॉल करते मग.
बर बर चालते कर.
हा.